सर माझा चागला आभ्यास तुझ कु तुझं कुठ आहे म्हटला सर मी म्हटलं काल कधी नाय तो अभ्यासाला घेेतलेलो म्हटलं ते तिथच राहिलेय म्हणल, ठीकाय ठीकाय म्हण, हॅलो, हा बोल,
मगाशी कट झाला वाटतं, काय माहिती काय झाल,
हा तेच की, कवर घ्यायच होत ग, मग कवर घ्यायला गेलो तिथ ना, कवर घेऊन आलो,
हम्, हम् कोल्हापूरमध्ये आहेस?
होय,
चांगलाय चांगलय आहे तुमचं अजुन वाटत फोन अ फ्रेंड चा टास्क कम्प्लीट केला नाहीस.
अरे बाळ त्यावेेळेला काय झालं मी थांबलो काय करायचं म्हणून ते करायचं होतं मला आणि नंतर काय झालं अचानक ते वास्तु शांती ह्यज्यामध्ये आईची तब्बेत एकदम खालावलेली.
आईच तब्बेत बिघडल्यावर मी म कशाला करतोय राहायच गप म्हणलं आई इम्पॉर्टंट हाय जे काय पुढे केलेलं नाय मग मी परत त्यातन पुढ मग कार्यक्रम चालू होत्यात ना वास्तुशांती परत पूजा म भजन जेवण पहा डायरेक्टचं वास्तुशांती चा कार्यक्रम तीन वेळा झाला आमचा एकदा पूजा झाली.
हा
दुसऱ्याकाळी दिवशी बस लागली. तिसऱ्या दिवशी परत दुसरा दिवस काय नी दुसरा तिसरा दिवस काय नी. चौथ्या दिवशी जेवण होतं पण पाचव्या दिवशी भजन होतं आणि त्या रात्री जेवण आणि होतं केलेलं. सगळं सगळं हाय काय म्हणालात
हे फोनो फ्रेंडचा चा तुझा कंप्लीट झाला टास्क
माझा
तुझा जर झाला
हा
त्यानंतर मग ट्रान्स्क्रिप्शनचा टास्क येतोय.
हा
आणि तो तीन चार महिने सुरू हाय म्हणजे असं काय नाही ये की, एवढच कंप्लीट करायच एवंढंच कंप्लीट करायंच तुला जेवढं होईल तेवढं
ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय हाय टायपिंग हाय कां त्यात
नय नय असं आपण आप आपण जे बोलतोय ते तस लोकांचा सगळ ऑडिओ येणार तुला आणि म ते बरोबर हाय का नाही ते चेक करून सबमिट करायचं अस ते मग ते माझी मैत्रीण पण हा माझी फ्रेंड पण करायला ते.
हा
आणि ती चेक पण कर ना काय करनाच ती नुसता सबमिट सबमिट सबमिट सबमिट कराल्यात आणि तिला आता साडेचार हजार आल्यात आणि साडेसहा हजार पेंडिंग दाखवा लय.
व्हय.
पैसे लई आहेत त्याला हा आणि त्याला काही बोलायचं पण नाही आहे फक्त तू जरी एवढंच केला पण नाहीस तरी पण डायरेक्ट सबमिट सबमिट केलास तरी पैसे आहेत त्याला आणि तीन चार महिने सुरु आहे तुला जेवढं होतय तेवढं करायचं.
होय जरास आधी सांगायला पाहिजेस होती मला.
रोजच पंधरा वीस मिनिटं. ते माझ टेस्ट फेल झालती त्यामुळे ते झालं नाही मला.
हम्
मम्मीच्या फोनवर आता फोन अ फ्रेंड झालं की म ते ट्रान्स्क्रिप्शन टास्क येईल मम्मीच्या फोन वर करायच एक महिना जेवढं जो मिळता आहेत तो पर्यंत तोपर्यंत मग दहा पंधरा हजार येतात.
मला पुलं पान मग आता माझा ते जुना टास्क अर्धाच राहियलाय तिथंन पुढं केलेलंच नाही म हा ह्या नंबरला पंधरा कॉल चालतात नव.
काय माहित नाही बाबा तिनी काय केल्यात लई काय काय चेंजेस केल्यात त्यामुळे किती टॉ किती नंबर चालतात माहित नाही जेवढं चालतात तेवढं कर की.
ह्या नंबरला करूया म आज. चालतय काय.
करकी मग.
ते तेवढं चार हजार मिळालं त्या पोरगीला.
चार हजार आल्यात तिला आणि साडेसहा हजार पेंडिंग पडल्यात.
अरे का चेष्टा कराल्या काय ही
तेच म्हणालय मी पण म्हणालतो तर मी म्हण साठवशील की नाही पैसे वर मला म्हणाली कुठं पैसे गेलेत कळालच नाही
हा आवघडच काय मी एवढच फोन घेतो रे घसघशीत एक आयफोन उचित
ह्या दहा हजार मध्ये आयफोन येतोय व्हय काय पण.
येतोय की मग. आयफोन एट घ्यायचं मस्त पैकी. सादासा छोटासा फोन.
हम्
जेवलीस. यदा माझ बोती पपे त आवादला आवड होय माझा नाही. मला अरे भांडी घासत्यास.
हात धुवालोय मी गप्प बस.
अरे अरे असं काय भांडी घासायचं आमच्या आमच्याकडे पण ये सांगितलं असतं लगेच
हम्म हम्म हम्
तेवढीच आमच्या आईला मदत. दिवसाला हजार दिलं तर म्हण मी भांडी घासून घेणार दुसरी कामं करून घेणार
फक्त भांडी घासवायच.
समझने वालों को इशारा काफी है.
इशारा सारा कॉफी सगळ
मला वाटलं सगळी सगळी कामं करून घेणार घरातली.
नाही नाही नाही नाही नाही तू
ओ भाई!
जास्त जास्त जास्त डोक चालवायचं नसतंय.
हा हा हा हा!
हम्म!
अरे का बस फोडणार आहे काय ह्यो? घाल तो बाई गालत्यात पुढ हॅलो!
ये सब गलिया मत दो इधर!
अरे हा मस् कोरोना नाय न्हव?
ते स्पीकरवर जातच नाही रे हे!
नशीब बरं झालं!
आणि ते रेकॉर्ड हुंतय.
हा!
उन्हाने बोला है की गालिया मत दो!
हम्म हम् हम्! होय!
हम्म!
फालतुगिरी करत म्हणल सहा मिनिटं झाली.
होय!
अरे कवर घायला गेलतो कवर घेतले नवीन!
कसलं कवर?
फोनचं!
हो! माझ्या फोनच ते यायचच बंद झालय आता. दोन तीन येत्यात कवर
दोन तीन कवर येत्यात?
ऑनलाईन मिळतात नुसता
कुठला फोन आहे आसा?
विवो वी सेवनटीन!
आमच्या हितल्या चेंबरला मिळतंय सगळं.
तुला आजूबाजूचा पण आवाज आला होता?
नाही एवढा नाही किरकोळ आहे. आता तर कायच येत नाही आता बस चालू झाली आमची. होय काय? का कोण आलं तिथ एवढा आजूबाजूला हवावाला
हवावाला नाही मीच बाहीर आलो.
टेरेसवर?
टेरेसर जातो थांब!
ब
मी मी मम्मीच्या फोनवर हे करायलोय. आणि मम्मी माझ्या फोनवर. फोन घेऊन बसल्या.
काय करणार मम्मी तुझ फोन घेउन.
काय नाही. इंस्टाग्रामवर रिला बघाल्या.
आय अवगड डावया राव तुम्ही.
तुझा फोन आलता. तीन सांगली मला तुझा फोन आलता म्हणून.
अरे वा वा वा वा. चांगलाय की आयुष्य.
हे पूर्ण करायं कंप्लीट. मला अजून दोन हजार पाहिजे लगेच.
अरे मला शंभर रुपये निघा रे मला शंभर रुपये निघाले रे भा यातन.
आला व्हय तुला शंभर रुपये.
आली मिळायला नाहीेत. म्हणलं अजून.
फक्त पेंडिंग दाखवाले. म्हणजे कायच मिळाल नाही अजून.
अ अजून झिरो शून रुपये आले. यात काय विषय नाही आपला.
तेने फ्रेश करून तुला ह्याला तर अ हे गुगल पे. आयडी तर घालायला आली. गुगल आय डी, युपीआय आय डी.
तच करतोऋ थांम आता हे झालं का नाहीऋल. आ झाल्यात. त्याला बॅकचा पण ऑप्शन नाही आता.
सोड दहा मिनटक्षहोऊद्ये. पूर्ण तीस पूर्ण तीस. पूर्ण झाल्यावर नंतर होतेय वाटत ते. तीस पण आता करायची नाही एकशे ऐंशी करायचे. एकशे ऐशी मिनिट. एकशे ऐंशी मिनिट.
मिनिट व्हय.
अठरा वीस कॉलमध्ये होते खर तरी. आमच्या वेळेला जास्त करायला लागत होतं. मी चौतीस कॉल केलोय.
हा ना.
त्या ट्रान्स्क्रिप्शनचं तेवढं. माझे काही ईच्छाय हे पाठ्य करून पूर्ण हो दे. आणि ते ट्रान्स्क्रिप्शन येऊदे. मी जोपर्यंत तोपर्यंत दहा पंधरा हजार येऊ देत मला. अशी इच्छाय माझी.
इछा तर चांगलाय की तुझी.
माझ्या फोन मध्ये मी वाट लावलो रे पहिल्याच दिवशी गडबड केलं. आणि ते ट्रान्स क्रिप्शनच टास्क फेल झालं माझं.
हा हा ह.
टेस्ट होती पहिला. ती म्हणजे दाहा. तुम्ही करून दाखवा. तुम्ही करताय काय नाही. आणि मी वाटल ते केल. आणि त्याला सबमिट सबमिट मारलं. अन ते फेल झालं.
आरर. बरोबर शॉर्ट लागला म्हणजे
नाही तरर काय. ते पुढे पण आलत सोड. मराठी मराठी रेकॉर्डिंगच आलतं.
हा.
त्यात. तीस बारक बारक पॅरेग्राफ वाचायचं होतं. रेकॉ ऑन करून. त्याला पाचशे, हा हा.
हा आज तअवघड आहे माझं. पाचशे चाळीस आल्यात.
ह होय दोनशे सत्तर आले. दोनशे सत्तर पेंडिंग आहे. येणारे आता. एक दोन दिवसात येतील.
उघड आहे की ग. भारी आहे की म्हणजे. यायला मी मनाव घेऊन कराय पाहिजे काम ह.
मग काय
माझा विषय काय आहे म मी लागलो ए दुसऱ्या कामात म्हणजे काय मित्राची गाडी विकायची आहे त्यात मला मोठा आंबा हा
तू फक्त हे केलास की ते पुढचं काय असंग का रोज करायचं काय गरज नाही जुला वेळ मलतोवा पाज रोज दहा पंधरा मिनिटं नाहीतर दोन दिवसात न दहा पंधरा मिनिटं केलास तरी महिना दोन ते तीन चार महिने सुरू आहे त्यामु एक दोन महिना जरी केला अस तीन चार महिन्यातलं तरी दहा पंधरा हजार मिळत्या
हम् नाही मी जर का मनावर घेतलो आणि एकदा पैसेे मला कोणीक द्यायला चौ येत नाही मी वाटेल सुधानदान करतोय पंधरा पूर्ण करो त्यांनी सगळं
तेच घी हेच तेवढं बोलायचं आहे आणि यालाच तेवढं लोक लागणार आहेत बाकी तिचं काय स्वतः स्वतः एकट केल करायचं आहे बाकीच
कोर्स यायला पाहिे टायपि बपंगचाला बुकनाच पडतो मी
त्या रेकॉर्डिंगच पण रेकॉर्डिंगच पण तू करू शकतोसी
हम् टायपिंग चाललंय दिवसाला दोन हजार दमचा टायपिंग ल जबरदस्त आहे का सांग
हम् मरा मराठी पण मराठी पण तेवढंच आहे तुझं
मराठी बाद आहे माझ लई टायपिंग फास्ट आहे माझं. मराठी टायपिंग करतोय काय विषय नाही.
हे सगळं मराठीतच आहे त्यामुळ
मराठी जरासा वेळ लागल पण होईल काही विषय नाही कीवर्ड हय भा पी एम डब्ल्यू एम सिक्स कॉमपटिश आईचा
अकरा बेचाळीस डस्कनेक्ट
हा इनट झाला की मी तुला दोन मिनटां कॉल करतो जरा फोनाफोनी लावायचं आहे आपलं
हम्म
कॉल करते चालते हो ते करस सकनेक्ट
थांबू होत्य आता
हा